हॅलो!
आवाज येतोय ताई? आवाज आला का?
हॅलो!
हॅलो हा आवाज आला हा- हॅलो! हा काय करते? हा हॅलो! हम्म स्वयंपाक झाला झाला. लवकर हम्म काय करतो आता बसली.
आता बसली ते खेळतो
खेळत आहे का हम्म. काय बनवलं म-
खिचडी आणि- डाळ
हम्म असं माझी चपाती झाली आता. वरण बाकी आहे.
हम्म.
हम्म तुझ्या भाजीपालाची लागवडची यादी तयार झाली.
बाकी आहे तीन चारच झाले? अजून बाकी आहे.
अजून चार तीन दोन बाकी ते अजून सांगित- त्यांना पण ते आधार कार्ड नाही आणले अजून.
हम्म पण बाकीच आहे अजून?
मॅडमना स्क्रीन शॉट टाकला का तू? काही नाही केलं गं मी कीडल मध्ये परत दाटा भरणार आहे आता रात्री.
तु.
य योगाचा नाही केला क्लास.
नाही काल केलं होत किशोरी मुली पण मला फोटो नाही टाकले त्यांनी.
हम्म
हा मीटिंग घेतली म्हणजे पीयल लीडर आहे ना ती तिला सांगून चालू केली मी. तर काय रे हो! ना मलगाव ला- त्या लिडरला सांगितलं उद्याच्या दिवस योगा दिवस- हा तुम्ही करून घ्यायचे मग होत आहे मग त्यांनी केलेले आहे पण. फोटो काढलेले ते टाकले नाही ना?
हम्म
तू आज मिटिंग घेतलेली होती का?
हो पण ताकलेली नाही आहे कोणी. टाकलेली मग मी पण मी पण नाही टाकणार?
तू तू टाक ना लग टाकून देणार ब टाकून देतात मोगत ग्रुप वर
हम् कोणीच नाही टाकलेलं म्हणून मी पण नाही टाकले काल काल होत ना आज आज थोडं असं सांगणार सरांनी म्हणून
नाही सांगणार ह टाकून द्यायच ना हम्म सुमित्रा फोन लावला होत का
नाही
नाही का
नाही ते तर किती किती दिवस किती दिवस झाले नाही कोणाच नाही
तुझ्याक इथे कॉल झाला
आता हे पाच कॉल सहा
हा सहा कॉल का एकदम मस्त काम केलेले याच्यामध्ये
हम्म
त्यांचे चांगले पैसे आले ना
हम्म
हम्म तुझ्या अजून नाही पेमेंट दाखवते आहे का आता
नाही नाही दाखवते पंचवीस रुपये दाखवत आहे पंचवीस रुप
हा बस आता काय अख्खा दिवस हो किशोरीची पण हो येेणार पण ते मॅडम मॅडम विचार
हा तेव्हा होणार ना मॅडम जेव्हा सांगणार तेव्हा एक तरी एक दोन तरी डेमोर पाहिजेल ग हम्म आमचे पण हे डाळी चे पावडर बनवायला सांगत होते बाकीचे लहान बाळेवाले हम्म डाळीचं पावडर ई अस सांगत होते मग त्यांना सर्व डाळीचे प्रकार कोणते कोण द्याव लागणार ते सांगितल त्यांना हा मग ते म्हणजे बाकीच्याचे नाही नसेल तेव्हा त्यां आमच्या दुकानामधून आणू असं सांगत होते ते
हम्म
हम्म म्हणून त्यांना सांगितलं जेव्हा तुम्हाला टाइम आता पाऊस पण पडून जाणार ना कामाला ला लावलं होत मी स म्हणजे दुपारी तिचे तीस कॉल पूर्ण झालं असं सांगत होते ती
हम्म आमचेच बाकी आहे आम्ही असच अंजली सोबत बोलत होते तेव्हा हसत होते आमि सगळे पुढे बसून नाही ते शुक्रवारीला लावलं होत का शुक्रवारी का शनिवारी हम्म, तर ते सांगत होती सगळे पुरे पुढे चालले गेले. मीस राहतो म्हणून. सांगत होती ती चार, चार, चार चार लक अस सांगत होती ती.. कध हम्म,, ते अजून ते सुनीताचे मेसेज बघून हसत होती ती.. ती आणि मी. चिकल चिकल शेल असं नाही चिकन चिकन म्हणून हसत होती..
हा चिकन लिहिलेले आहे ना,, म्हणजे एकदा. लिहिले लगेच सेंड करून दिलं असत ना म्हणून..
हा हा हा कर. हा तर चिकन चिकन म्हणून हसत होते.
हम्.. आम हे आमचे एक सर आहे ते त्या तोंडानी बोलून देतात लगेच काय पण लि.. लेले असतं तरी पण नाही, काय नाही लगेच ग्रुपवर टाकून देतात. हम्.. ह घोटाडीच्या गोटाला असं पण भोंगरा्याचे भोंगरा.. सपने हते त ते हा.. आता,, आपली मिटिंग केव्हा राहणार काय माहित.. आज ना होत होते नाही याआधी.. चल हम्,, सोमवारपर्यंत पूर्ण. हो ह फोन लावला होतं.. म्हणजे तेव्हाच मेसेज टाकले होते ना.. सो सोमवार पर्यंत. रन पाहिजे लागवडची यादी असं सांगत होते पण बाकीचे एवढी. जागा आमेला म्हणजे एवढी जागा लावून देणार तर आम कापूस कुठं. ठे लावणार असं पण सांगत होते बाकीचे. हम् बाकी त्यांना सांग. बाकी जना समजवलं मग तुम्ही एवढेच जास्त मेहनत करणार तर तुमच्याच फायदाे. होनाना असं सांगितलं त्यांनी बाकीचे हो सांगून दिलं मग त्यांख यादी बनवलेले.. दोन जण तर आठ झालेले.. आता दोन दोन बाकी त्यांना पण फोन लावलं होत आता ते काही सांगणार त्यांना विचारा... लागेल आता..
हम्म...
हम्म म्ह ना आता काय करणार काय का.. केव्हाे लगेच यादी पोचून जाते ग लगे येऊन जातात बियाणे.
ले लगेच देणार तेमच ना नाही तरर. ‌ हे पण सांग.. केव्हा केव्हा दे येणार केव्हा दे येणार असं सांगणार तरी... त्यांना काय बोलणार..
हा.. बियाणे येतात ग पण म चांगले येतात.. जेव्हा आपण किचन गागचे दिलेले होते ना ती तीस रुप ते ते चांगलेच होते एवढे काढले एवढेच नाही ओ न तुज
माझे पण
काले ना बियाणे खराब होते ना हम्म.
सगडे लावलेले होते आम्ही तर
म सगळे लावलेले गोल नाही ह थो ड सगडे लावलेले पण उगवलं नायी ना कारले ते खराब निघाले होते ना बियाणे कारल्याचे आमचे पण थोडं थोडं लावलेले थोडं बाकीय अजून ठेवलेले आहे अस होते बाकीचे त्यांना सांगितलं अजून नायी या वर्षी पण देणारय बाकी ज्यांना जे ज्यांना जे दिलं त्यांना पण सांगत होते का ते? हो सांग सांगून गेलं त्यांनी थोडं थोडं जागा ठेवून राहाच्या हा असं सांगितलं त्यांनी हम्म कधी मिटिंग रा रहा मग कधी आपण भेटू
हम्म.
आता मीटिंग काय पुढच्या महिन्यातच होणार.
पुढच्या नाही ग आता राहणार हा गुरुवार म बुधवार गुरुवार असेल मला असं वाटतं. शेवट शेवट राहते नेक हा शेवट शेवट राहतेच मीटिंग एकतरी राहते मीटिंग शेवट शेवट
आता या महिन्यामध्ये दोन मिटिंग झाली ना.
हा दोन झाली पण तरी पण होऊन जाणार हा एक ये म्हणजे किचन गार्डची यादी मागावंणार तेव
हम्म.
हम्म तेव्हा ना राहणार असं वाटतं मला
हम्म.
आमचे रोजंदार गेलेले ते आले आता गाडीवर
हम्म.
हा. नि निघून जातात ना ग इथं पाऊस नाही ना अजून
आमचे पण इथे जातात. दोन तीन दोन तीन गाडी
हा. दोनशे रुपये ते अडीचशे रुपये रोजंदारी जातात. हम्म म्हणून माझ्या केशरी मुली भेटतात आता ग सर्व गाडीवर चाल्ली जातात.
गावा म दीडशे
दीडशे तरी पण येतात ग म्हणजे बाहेर म्हणजे ते असं सांगून देतात बाहेर गा ह गावामध्ये तेनी येतात आम्ही गाडीवरच चाल सर्व सांगून देतात.
हम्म.
हम्म यावर्षी काय लावणारये? कापूस.
कापूस एवढंच काहीच नाही
हा मग का ते बियाणे आहे का नाही ग तुझ्याकडे पप पण बनवायचे
आहे
मग आहे ना मी विसरून गेलो होते त्या दिवशी पण विचारण विचारणार होती पण विसरून गेली
हम् आहे मी पण सांगितलं होत त्यांना तुम्ही येणार तेव्हा आणायचं असं पण ते पण विसरून जातात
हम्म कठ हम्म घरी जईना बियाणे
नय ते बोलाण्याला आहे ना माझी ननंद कड हम्म
थोडच ग एकच कोपरा हल्ला ना तेव्हा पण ते पण होऊन जाणार बियाण तेवढे पाहिजेल कापूसमध्ये लावून देणार म्हणून
हम्म आता सांग त्यांना सांगणार
हम्म थोडं पाहिजेल मला एक कप असलं तरी चालेल
हम्म
हम्म थोडं लावून घेणार मग कापूस आहे ना कापूस मध्ये लावून घेणार
हम्म
हम्म मला विचारतो तूच एकत्र घ्यायला जायचं मग हम तो महाग आहे ना ते बियर त्यांचे हम्म पॉपकॉर्न बनवायचे आहे ना भारती ताईला पण फोन लावला तर संध्याकाळी लाव हा ताई अस सांगत होती ती
मी पण लावलेलं होत पण